नाही
आता काय चाललय?
काय नाही तुमच्याकडंच काय नाश्ता वगैरे झाला काय तुमचा?
होय-होय झाला की.
हा हा.
पाऊस तेन हाय काय?
पाऊस आता उघडलाय सकाळी जरा पडला होता पाऊस इकड हा. तुमच्याकडं तुमच्याकडं?
आमच्याकडे पण सकाळीच पडलेला जरा पाऊस.
हां हां.
उघडलाय आत्ता.
हम्म हम्म आणि काय चाललंय?
काय नाय बघा.
हम्म निवांत-निवांत.
होय सध्या तरी निवांत आहे आता.
हम्म हम्म. आणि काय?
काय नाही फिराय तेन गेलता का नाय?
होय.
कुठे-कुठे गेलता?
आता मध्ये आम्ही ह्याला जाऊन आलो ते आजरा तिकडे जाऊन आलो.
कुठं होय.
हा आजरा. आजारयला एका ठिकाणी धबधबा होता.
हा हा.
ते धबधबा बघितला ते पावसाळ्यातच गेलो. तोना मागच्या वर्षी
हा हा त्यामुळ वय
हम् छान वाटलं तिथं पण एक दिवसाचे म्हणजे
हो पावसाळ्यात भारी वाटत्यात ट्रीप निसर्ग छान असतय ना
त्याच्या आधी कधी पावसाळी ट्रिप केली नव्हती ना आम्ही
हा हा
त्यामुं छान वाटलं एकदम
हम् हम्
हम तुम्हाला कसं वाटलं कधी गेलाय का नाही पावसाळ्यात
पावसाळ्यातय गेलय कीम्पण आंबोली तिकडे गेलतो अंबण आंबोली परत ते पाण्यातलं एक मंदिर आहे
हा हा
कुठलं आहे की त्याचं नाव का
राम रामाचं मंदिर आहे ना ते आज साजऱ्याकड ते बघितलंला
त्या मंदिराकडे गेलेलो आम्ही हा हा त्या मंदिराकडे जाऊन आलो
हा हा
तु गेलता
आम्ही कागल मधील पाजर तलाव आहे ना ते तिकडे पण गेलो होतो
पाजरता लावला हो ते आता नवीन झाले तिकडे काय
हा
नवीन झालंय ना ते पाजर लाव
बहुतेक हा नवीनच झालंय ते तिथं मुलांना वगैरे म्हणजे स्विमिंग टँक म आता मुलं खेळतात क नाही ते वॉटर पार्कमध्ये वगैरे मग ते खूप फी असत त्याची आणि शिवाय तुम्हाला टायमिंगचं बंधनसते म्हज इथ कस आहे पाजार तलावाला टायमिंग वगैरे काय बंधन नाही नॉमिनल फी द्यायचं आणि मुलं मनसुक्त खेळतात
हा हा
त्यामु असं एक वेगळं वाटते र आणि ते वॉटर पार्क मध्ये स एवढ बंद दिसत हे कासच तं त्यातून असं पाणी पडतय ते त्यामुळं अस तर छान वाटते वेगळं वाटते
हो हो
हो ह
आम्हाला पण जायचं आहे खरं झालंच नाही तिकडे जायचं
हा ह
रात पणे कद ना हा ह
अजून घ्यायला गेल ना काय उठी मैसूर ला जाईल
तिकडें जऊून आली एक एकदा ती जऊन पण आता पाच सहा वर्ष झालं जाऊन
हम्म बाकतेने उ टता
हा हा
छान आहे सगळं बघायला बारे हम्म
ह ह ह
आणि काय काय चाललंय
आणि काय नाही हेच आता ट्रिपचं नियोजन आमचं पण सुरूच आहे ते याला जायचं ते तापडलं वगैरे जायचं
आमचं पण तिकडंच चालय आ पावसा्या तिकडे छान असते ना त्यामुळं
कसं काय काय होतं
हम्म
आणि ते कसं साईडला महाबळेश्वर पाचगणी आहे ना मग ते सोडून आणि दुसरं काय बघ ता येते काय कारण महाबळेश्वर पाचगणी झालंय तेे बघायचं ते तापोळे तर असं फिक्स केलंय जायचं म्हणून मग त्यातून आणि असं म्हणजे दु दुसऱ्यांनी काय तिथं बघता येते काय त चौकशी करायला लागलोय आम्ही इजर ते जर बघायला मिळाल तर ते बघायचं नाही तरर मग करून यायचं महाबळेश्वर पाचघणी
हा हा
हम्
आणि काय चालय
नाही नाही मग तेच आता ट्र्रीपचं झारा नियोजन करायचं पाऊस आता सलग आहे
हा हा
म आता कसं पाऊस झा घडला क तेवढ्यात नियोज करूनऊन याचं अस ठरव आ स असं एकदम आम्ही काढतोय ना असं फॅमिलीच अस चे चुलत ववाचे वगैरे असे मग त्यांच्याबरोबर आम्ही जा जातोय असं दोन तीन वर्षातून एकदा काढतोय मगरवीी काय चर्चा चचा शक्षेनुसार छोटी फॅमिली असं असते का आता त्यांच्या नियोजना सगळ्यांचं नियोजन व्हायला पाहिजे कारण जवळजवळ एक बस होते चाळीस माणसं होतात एवढाचाळीसण त्यांचं नियोजन करायचं म्हंटल्यावर मग सगळ्यांना विचारून वेळ हय का ते अशी तयारी सुरू आहेत आ वेळ आहे काय तुम्हाला एवढं बजेट आहे प्रत्येकाच्या बजेट नुसार काढ तो आम्ही ते दोन तीन वर्षात नाचते निरवी काय मग प्रत प्रत्येक जण आपल्याला कुठं जव वाटते ते एक एकदा जऊन येतात
हा हा
स्त
आणि काय
काय नाही हेच चाललंय
हा हा वरं सुटलंय काय भरपूर
होय इकडे वारं हा भरपूर पावसामुळे आणि आम्ही वर ह आम्ही वर राहतो ना त्यामुळे
वर राहिल्यावर लय वार येतय
हो
हम्म हम्म
होय आणि पंढरपूर गेला होता काय नाही
हम्म पंढरपूरला नाही जमलंच नाही आमला
हा आम्ही दोन तीन वेळा जाऊन आलोय असं पण वारी त वगैरे नाही असं आता वारी चालल्या ना आषाढी वारी आषाढी वारीला वगैरे कधी गेला होता काय चालत
नाही गाडीन जायचं होत नाही ईथ त्यामुळे नाहि गेलो आम्ही
हा हां हा
अरी
आम्हाला पण नाही होत चालत
हा हा
आणि शक्यतो अ होय हेनच जातो मध्ये मग एकदा मी गाडी करून एकदा गेलो होतो एकदा बस न गेलो होतो लहान असताना
हा हा
पहिला कस जास्त गाडी करून कोण जायचे नाहीत बसणं वगैरे जायला बघायची आता कसं जरा गाडी करून जातात सगळेजण
हा हा
हम् आणि कुठे फिरून आला तुळजापूर वगैरे बघितलाय काय तुम्ही
लहानपणी बघितलं
हा आम्ही पण आठ दहा वर्ष झालं जाऊन तुळजापुरचं आंबाबाईचं मंदिर
हा हा
हम्म आणि असं फलटण मध्ये पण मंदिर वगैरे छान आहेत बघा ते बघितलंय काय कधी फलटणला म्हणजे असं शक्यतो फलटणला कोण असं फिरायला जात नाहीत
हा हा
फलटण मधले मंदिर पण शिवाजी महाराजांच्या काळातले त्यांच्या सासरवाडी आहेत ना शिवाजी महाराजांचे
हा हा
त्यांंच्या काळातले ते मंदिर सईबाईलचा माहेर अगदी म्हणजे जसं पहिलं होतं तसं ठेवलंय त्यांनी त्यांच्या पिढीने वारसा कारण तसं बांधकाम किंवा तसा वाडा पुन्हा बांधता येणार नाही ना म्हणताना त्यांनी ते जपून ठेवले येत असं ते
हा हा आणि काय?
काय नाही आणि कुठे फिरून वगैरे आला
नाही
हा
एवढंच कायं सारखं कुठलं होतं फिरायचं
हां वर्ष दोन वर्षांतून काढतां कायं ट्रिप वर्ष दोन वर्षांतून काढतां कां ट्रीप एकदां हां
जास्तं लांब जातं नाहीं कामांच्यांत कांहीं फिरणं होतंच नाहीं तुम्हीं
आम्हीं पणं
ब हो हो आणि कायं हॅलो
हां
कायं झालं कायं आणि कायं आवांज येतोय कायं आमचां ऐकूं हॅलो
आवांज एनां व्यवस्थितं
हां हां ते जरा रेंज प्रॉब्लेम असेल कारणं पावसाचं वातावरण होतंय नां सारखं त्यामुळे
हां
हां हां आणि कायं मंग
कांहीं नाहीं
हम्मं हम्मं
तुमचं सांगा आणि कायं ट्रीप कुठं काढला होता कायं कायं कायं रेसिपी बनवल्यां पावसाळीं
नाहीं आता संध्या तरं कायं नाहीं बनवली साधंच जेवणं सुरू आहे
हं
आता कायं बनवलं नाहीं तुम्हीं तुम्हीं कायं कायं बनवलां
आम्हीं भजी वगैरें करतोयं की
चालतंय ठेवते